हॅलो, आवाज येतोय माझा.
हा येतोय येतोय.
हा बोला कि, काय म्हणता.
बोला काय नाही निवांत. जरी, काय नाही निवांत हाय बसले. तुम्ही काय करताय?
मी पण काय नाही बसलोय.
होआ.. आणि काय तुम्ही, कोणत्या तरी सणाची माहिती देऊ शकता?
हो देऊ शकतो की, कोणत्या म्हणजे पाहिजे.
तुम्हाला कोणता सण आवडतो?
मला आता वट पौर्णिमा जवळ आली आहे ना?
हा.
त्याविषयी मी माहिती सांगतो थोडी फार
हा चालेल.
तुमच्याकडे कशी वाट पौर्णिमा मोठी असते का?
आमच्या इकडे
हम्म.
नाही एवढी काय नाही नॉर्मली. बायका वगैरे सगळ्या नटून-थटून जातात. वडाची पूजा करतात उपवास धरतात आणि ये परत संध्याकाळी उपवास सोडायचा. पूजा वगैरे आवरायची सकाळी
ह हा
असंच की.
हा हा मग ते कसं असतं आपण वडाच्या झाडाला पण पहिला सात म्हणजे सातच
ह हा.
मग काय ते साहित्य म्हणा आंबे, परत काळमणी फणसाचे गरे, पेरू ते आपल्या परत त्या नि म्हणजे वडाच्या पूजेचं साहित्य असते ना काकणं, वगैरे ते ते मणी आपण पाच नेतोय ते. अं हे करायचं, आता स्वभा सौभाग्य बायक असतात ना? तेच्या गळ्यात ते मनी बांधतात, तुमच्याकडे पण असं असतं ना?
आमच्या इकडं ते मनी झाडालाच फक्त बांधतात.
म्हणजे, बायकासनी बांधत नाही.
ओह, ना नाही, नाही,
हां, हां आमच्या इकडे तसे असतात आमच्या इडे तसं नसतं, आमच्या इकडे अं, एकूण दोन करून घ्यायचं असत, एक झाडाला बांधतात. आणि आणि एक अं, अं म्हणजे जी सौभाग्य बाई असते ना? तिच्या मंगळसूत्रात एक बांधतात.
हम्म,
आसं असतं ते आमच्या इकडे. हां, म ते जे साहित्य नेले ते त्यांच्या ओटी भरायची.
किती जणांची ओटी भरायची?
पाच जणांची ओटी भरायची. म्हणजे एका ओळीनं बायका बोस, बसवायच्या म तिथं कोण गाणी म्हणतात
हा,
असं, ते ना ते.
होय, आमच्या इकडं थोडं फार, तसं इकडं ओटी वगैरे काही भरत नाही पूजा करतात. झाडाच्या आ खाली एक आंबा वगैरे ठेवतात, खाऊचं पान आणि सात फेरा मारतात. हळदी-कुंकू वगैरे लावतात, एकमेकीला प्रसाद देतात. झालं, यायचं म पुजा आवरून. असं असतं, इकडे.. इकडे ना आमच्या इकडे जास्त करून सण एवढे मोठ्याने साजरे करत नाहीत ना, आमच्या गावची यात्रा मोठ्याने करतात.
हं, हा
आमच्या गावचा डेव आहे ना हं हलसिद्धनाथ.
हा,
ते हलसिद्धनाथ महाराजांचं लई मोठं हे आहे, देवस्थान.
देव आहे, हां तुम्हाला ऐकून येतं थोडा हसलेत ना? हो, ते काहीतरी, म्हणजे किती दिवसाची भाकणूक असते ते?
स, पुढच्या दहा वर्षे, पंधरा वर्षाच्या पुढची सांगतात त्यांनी पुढच्या यु क म्हणजे पुढच्या युगात येणार आहे असं. ते त्यांचं खरं होतेच. भावनिक, ते सांगितलेलं पूर्ण त्यांन च ते खरं होतंच. असं असतं ते. म ते यात्रेसाठी भरपूर लोक येतात, लांबून -लांबून.
अं आपलं चारच्या च्या असे आसपास असते ना चार ते
हा होय होय होय. पहाटे चार पावणे चार चार च्या आसपास चालू होते. एक तास असते साडेपाचपर्यंत संपते.
हा हो हो. हो ते मी ऐकून मला माहती आहे म्हणजे ते मी बघितलं आहे ना.
कुठे हेच्यावर मोबईलवर
आप्ची वाडी
हा आप्पाची वाडी आमचा देव तो त्या त्या देव गावात आहे आम्ही कुर्ली आप्पाची वाडी मग आम्ही कुर्लीमध्ये राहतो.
मग त त्याच आसपास ह
हा तिथंच राहतो ते गाव झालं की हे गाव आहे. मग आमच्या देवाच्या ह्याच्यात हा हा होय.
हो.
मग तुम्ही आलेला का इकडें गावी कधी?
होय मी असतो ना आमच्या त्या भागातच माझी आत्ती आहे.
हा हा.
मग ती भाकणूक असली की आम्ही येतो. माझं बाळ दहा महिन्याच आहे ना.
हा हा हो त्यामु मग ह्याच्या आधी कधी
ह्याच्या आधी म्हणजे माझ लग्न व्यायच्या आधी मी जात होत.
हां हां.
म आता लग्न झाल्यापसन ना मी आणि मिस्टर ती भाकणूक चालू झाली की देवाच्या पाया पडून फक्त येतो.
येतय काय होय भरपूर पूर लांबून लोक येतात पाच दिवस असते ना यात्रा.
होय होय. मग काय आज स्वयंपाक झाला?
नाही. हॅलो
हा बोला की?
हा कॉल आलता दुसरा.
हां हां. काय म्हणता आणि
अता निवअंत
हम.
तुम्हाला रेसिपी तुम्हाला कोणती रेसिपी सांगता येईल का थोडीशी?
सांगतो गी कोणती पाहिजे.
कोणती पण चालेल.
तुम्ही सांगा तुम्ही सांगा कायतरी म्हणजे मी सांगतो तशी
होय बर तुम्हाला कोबी मंचुरियन येते
हो येते की अं पहिला काय करायचा कोबी कोबी बारीक असा अ चॉपर
हा
पण चॉपरनं कोबी बारीक करू पण शकतो अ नाहीतर आपण आपला पेल्यानं ग्लासनं कोबी छिन्नायचा थोडा त्यो बारीक बारीक करून घ्यायचा आपलं पांढरं गोरं वस्त्र असतं ना कोबी आधी दोन तीन पाण्यानी स्वच् छ धुऊून घ्यायचा आणि पांढरा वस्त्र असतं ना त्या वस्त्रा त्या वस्त्रानं तो कोबी पूर्ण तेचं पाणी काढून घ्यायचं आणि त्याला जाडश्या अशा कॉ टनच्या कपड्याने पुसून घ्यायचा थोडासा कोबी त्यो पुसून घेत तला ना कि त्यातलं पाणी पूर्ण म्हणजे पूर्ण खळखळीत असा कोबि तो होतो मग त्यात आपण त्या कोबीमध्ये कॉर्नफ्लॉवर पीठ घालायचं थोडसं बेसन पीठ घालायचं अ परत म ते त्यात असा ओवा टाकायचा थोडंसा कोथंबीर टाकायचा आणि ते पूर्ण मिश्रण नीट लाल तिकट ज्या आपला फुडचा लाल फूडचा कलर अस तो ना म्हणजे तो आपण चिकन सिक्स्टी फाय वाफरतो
हा हो हो
तो थोडा त्यात तो थोडा त्यात करायचा अन् ते मिश्रण असं लय पण पातळ नाही थोडीशी बारीक आपल्याकड जर अवेलेबल आली शिमला मिरची ती थोडीशी कट करून त्यात टाकायची आणि छान असं मिक्स करायचं ते मिक्स केलं की ते ते दहा पंधरा मिनिटं झाकून असं पॅक झाकून ठेवायचं तेला आणि तेजानंतर अ एका कडाईमध्ये तेल गरम थोडसं करत ठेवायचं
हम्म
नंतरन त्यो बॉईल केलेला तेजं थोडसं बा बारीक बारीक म्हणजे आपल्याला जे पाहिजे त्यात मिश्रण दहा मिनटं झाकून ठेवलं ना थोड्या वेळानं त्यात जरास्सा सोडा टाकाचा आणि ते मिश्रण आणि परत मिक्स करायचं आणि तेजं थोडं बारीक बारीक बॉल करून ना ते बॉल तळून घ्यायचं असे सोनेरी रंगावर ते बॉल तळून घ सर
केवायच अ वर्क करते मी करते
हॅलो
हा बोला की तस तस जस म्हंटलंय ना तसं करते म्हटलं
हा हा
ठेवू का